हॅलो, ह येतोय आवाज. हॅलो, आवाज येतोय का? हम्म, नाही.
मग मला एवढा कमी आवाज का येतोय. माझा तर आवाज फुल आहे.
माझ्या त इकडन पण फुलच आहे ना.
ह अच्छा अच्छा बोल मग.
येतोय आवाज आता. हा हम्म नाही अजून पॅकिंग चालली आहे.
फायनली उद्या जायचय का?
समे बी
आजून मे बी टू बी मे बी.
तिनत करून ठेवते.
अच्छा, आणि पिलुड्या काय करतोय?
झोपला कधीच, दिवसभर मस्ती मस्ती.
अच्छा
जेवण करून घेतल मस्त. दुपारची झोप नाही ना. दोन तीन दिवस झाले. दुपारची झोप नाही दोन तीन दिवस झाले. मग आठ नऊ लाच झोपून घ्यायच.
अरे, आणि मग उठतो का परत मध्ये.
काय, सकाळी सहा सातला
अय्यो मग तुझी, आपलीच झोप नाही.
हम्म, माझीच झोप नाही ना दुपारी नाही. दुपारी म असच मस्ती मस्ती चालू असते. काही झोप होत नाही सध्या तरी.
अच्छा, लग्नाची विधी कधीपासून सुरू होणार आहे.
विधी, आता दहा तारखेला एक झालाय, आता सतरा तारखेला, अठरा तारखेला
अच्छा, दहा तारखेला, क-कोणता विधी झालाय?
उखळ पुजन, तिकडे उखळ पुजतात ना, हातसळीचे तांदूळ असतात ना ते अ काढतात उखळ मध्ये आणि, कुदैवत हां, धान्य
आरे वा!
अ तेव्हापासून, मग त्याच, भात खाणं बंद असतं. लग्नापर्यंत लग्नाच्या दिवशी खायचं असत, आठ दिवस नाहीच, फक्त पोळी भाजी.
म हे फक्त, मुलाच्या लग्नात होतं, की मुलीच्या पण लग्नात होत?
ऍप, माझ्या याच्यात पण, होत.
झालं होत. अच्छा भात, म्हणजे नवरदेव- नवरी बारीक होण्यासाठी.
हा हा, मे बी.
ह्हणणं, सायंटिफिकल, म्हणजे सायंटिफिकली बघितलं, तर तेच ये ना?
हम्म, तसच ये, मे बी, अजून काय सांगत, हां. ऍक्च्युअल रिझन त माहिती नहीये, पण एवढंच असत, क् बंद असत.
नॉन व्हेज वगैरे, सगळं.
नॉन व्हेज च त मी, असं पण नव्हतीच खात, पण पॉसिबिलिटी, म्हणजे बंदच असतं. नॉनव्हेज कधी, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, बनवतात. हां, जेव्हा सुनमुख असतं ना, त्या दिवशी बनवतात.
ती आल्यावर.
हां.
म्हणजे मन, म्हणजे आता दहा दिवस नॉन व्हेज बनणार, पण नाही.
नॉन व्हेज नाही, भात नाही, ज्याला खायच असेल, तो बाहेरून खाऊ शकतो. पण नवरदेव नाही खाऊ शकत, नवरदेव-नवरदेवची आई आणि वडील.
अच्छा, म्हणजे तिघ?
हे जे, रूल्स ये, ते तिघांना लागू पडतात.
अरे, मला वाटलं, फक्त नवर
नाही नाही नाही, मम्मी पप्पा, म्हणजे नवरदेव- नवरीचे असतात ना, ते.
अच्छा.
सगळ्यांनी बंद करायच, असतं.
आणि बहिणींना, काय रिच्युअल्स असतात?
बहिणींचं काही नही, ज्यांचं न खायचं खा, नहीं खायचं नका खाऊ, असय.
नही पण मग, बाकीचे रिच्युअल्स काय असतात, तुमच्यासाठी?
नही, काही नसतं अगं, असं. स्पेशल हं, असं स्पेशल काही नसतं, सतरा तारखेला आता मे दि असणारेय, आणि
हां.
अठरा तारखेला, आता असं, जे आपलं, कसं डी जे वगैरे असतं, डान्सच असत ना? तसं मग तिथे, मोठा ढोल असतो, मोठा म्हणजे खूप आ पला ढोल ताशाचा कसा ढोल असतो ना, तो वाला, तर तो ये ना, जी थे, हां जिथे डान्स करणार असल ना, तिथे एक सेंटर ला, एक पिलर असतो. तर तिकडे ते ठेवायचं तिथे दिवा लावतात पूजन करतात. आणि जी कुमारिका असते ना तर ती ना म्हण जे नवरदेवचे कपडे जे असतात तर ते एका टोपलीमध्ये असतात आणि नवरीचे पण आपल्याकडेच आहेत. तर ते पण एका टोपलीमध्ये पण ती डेकोरेट केलेली असती पूर्ण ते अशे पॉम पॉम्स असतात ना हा हा पूर्ण पॅक पोमपोर्म्स असतात ना त्याच्याने ऑईली वगैरे असं डेकोरेशन करतात लेस मिरर वगैरे याच्याने आणि ते पाच फेरी लावतात त्या खांबला मग त्याच्यातही रिच्युअल्स असे त्याच्यानंतर मग करा तुम्हाला जे डान्स डी जे लावायचेय डीजे किंवा ढोल अस तोत तो
अच्छा
तसं ये. सतराला
मस्तच ना आमच्याकडे जस ते हे असतं तस
कसं
ते नाई का डिझाईनच ते खांब
हो हो हो हा हा हा तेच
आमच्याकडे ते बघ हळद लावतात.
हा हा हा बघितल होत ना मी हा तसच
तस हा मला तेच विचारायचं होत तू मग पिल्लू च मस्त ब्लॉग बनव की
पिल्लूच बघते ना आता त्याच काय रिएक्शन असणार आहे त्याच्यावर ये.
अरे जसं होईल तसं नॅचरली नॅचरली कि आज हा विधी ये. सहा दिवस आहे थोडीशीन इन्फॉर्मेशन आणि मग त्याच्यात पिल्ल्याने काय काय केलं असं.
त्याला काय त्याला फक्त डान्स करता येणार रे तिकडे
हा तरी आपल्याला काय आपण जे बोलू ते लोक तो बघ ना
ते मामाच्या लग्नातच डान्स करायचा शिकला तेव्हापासून डान्स करतो. तो करतो रात्रभर नाचतो माहिती ये का आता त्याच्या मावशीच्या मग हा माझा मावशीचा मुलगा आहे ना त्याचं लग्न होत तर ते गावाकडे होत. तिथे काही ऑब्जेक्शन नसतं.
मग ते पहाटे पहाट ते म्हणजे सहापर्यंत किंवा सातपर्यंत वाजवतात आठपर्यंत असं रात्रभर हो मग खेड्या गावात काही नाही एवढ प्रॉब्लेम नसत.
हा पण तरी ना गं काय काय ठिकाणी हा हां
तर मग तेव्हा हा रात्रभर नाचला होता माहिती ये का- अर्धा तास झोपायचा उठायचा एक दीड तास नाचायचा कोणाकडेही जायचा कोणाकडेही नाचायला.
आणि तिथे ठीक ये चलच ला म्हणजे थोडं लांबचं होतं हे तुमचं सखखं आहे.
हा तेच ना नाही पण त्याला डान्स करायला आवडतो खूप
हां मग चांगलं ये ना एन्जॉय करतो मग काय काही टेन्शन नाही.
हा आणि मावशी. चे मुलं व, हे आहे ना बहिणीचे मुलं-मुली. त्याच्यापेक्षा टीया एवढ्या आहेत ना.
अच्छा.
ह मग त्यांना त्याला खेळायला फार आवडतं त्याच्यासोबत.
मज्जा, म जाऊदे ना कशाला टेन्शन घेते.
त्याचं काही टेन्शनच नाही फक्त मला कसं त्याच जे, एक म्हणजे मामाच्या लग्नात तर घोड्यावर बसतो ना मला ते स्पेशल मुमेंट पाहिजे बस.
अगं भेटेल तू ते. त्याच्या साठी एवढं पॅनिक आता नको होऊ, तो आत्ताच तो विचार करशील बसेल का नाही बस-बस त्यात बरोबर.
हा.
हा मग ते बसल्यावर करेल. तो बरोबर आहे एन्जॉय, वेळेकडे बघून घेशी ना, नाहीतर परत हा पण जायचा.
हो, हो बघितलं-बघितलं.
हा म्हणजे तुझ्याचकडे राहूदे हे कारण माझा फोन लॉक झालाय. मग परत अनलॉक करता-करता तो टाईम निघून जातो. हा कारण मी आता हेडफोन नाही लावले, म्हटलं दुपारी हेड फोन वर आवाज नव्हता येत.
अजून बाकी झाली जेवणं? जेवणं झाले?
हो अगं बाहेरच गेलेलो आम्ही जेवायला. हां म जेवुन आलो. आता बाहेर बसलोयत कट्ट्यावर.
स्वतःहून म्हटलं मग वेट करत होती कधीच.
काय म्हणतेस?
वेट करत होती म्हटलं मी.
हो ना अगं जेस्ट आलो आम्ही.
लाईट आली का?
हो बाबा आली एक एकादशी ती लाईट अगं काय इत इतका वैताग दिलाय, म्हणजे ते लाईट नाही, नेटवर्क नाही त्याच्यात फोनचा रिचार्ज संपला.
हा, अरे.
आणि मग चाललंय.
भगवान देेताय तो, प्रॉब्लेम भी छप्पर फाडके देेताय.
अ नाही आपण काहीतरी चांगल्याची सुरवात केली. का काही ना काही, व्हायलाच पाहिजे ना.
ते असतंच.
हा मग त्याच्याने कसं. त्याच्याशिवाय कळत नाही, आपण बरोबर ट्रॅक वर आहे का चुकीच्याय. प्रॉब्लेम आले तर समजून घ्यायचे, बरोबर ट्रॅक वर आहे. हा कारण इझिली लवकर, चांगल्या गोष्टी इझिली नाही भेटत ना.
भेटत नाही ते आहे. किंमत नाही कदर नसणार ना.
काय?
मिळायला लागलं तर त्याची कदर नाही.
ते तर आहे बाबा. हम् बाकी काय म्हण
बाकी काय नाही.
तुमच्याकडे काय वातावरण आहे ग? सी सी जे पी चं सी जे पी प्रोटेस्टचं.
नाही काही अजून.
नाही म्हणजे ग जीजू कोणत्या या च्यांन्नी आहे तसं, अंधभक्तांमध्येच आहे का ते पण?
काही विषयच नाही निघालाय घरी. त्या बाबतीत, म्हणून काही नाही मी नॉर्मलच सांगते.
त्यांपैकी एक आहेत का असं विचारायचंय मला.
असूही शकतं नसूही शकतं अगं सिच्युएशन बघून असतं माहिती आहे का? असं सांगू नाही शकत मी सिच्युएशन बघून टर्न होत जात.
कारण ते जे आपले महा पौर आहे ते याचेच आहेत. बी जे पी चे. हा म्हणजे अंधभक्तांमध्येच येतात की जिजू.
अगं म्हणून तेच सांगते, सिच्युएशन काही नाही. मी मला काहीच नको आहे, मला पॉलिटिक्सच नाही आवडत.
म्हणजे विषयच नाही घेत का?
विषयच नाही घेत. म्हटलं हे सगळं जे असतं कामाचं बाहेर ठेवून यायचं. घरी आणायचं नाही.
नाही ते एक बरं आहे, पण असं जनरली बघितित
हा कधीतरी विषय निघतो. पण याच नाही निघाल कधी. अजून तरी एवढ्यात विषय नाही निघाला.
हा, नाही मग ते एक जीजूंच बरं आहे तेवढं की घरात काही विषय नाही माहित. हो हो हो बाय.